हॅलो.
हॅलो.
काय करायालय.
काय स्वयंपाक करालय बघ कुठे गेईल तीच फोन केल तर आम्ही मगाशी.
मी आज आदमापूर ला गेलतो.
होय, आज का?
आज आमोस हाय मग मी गेलो नव्हतो, कधी आहे मग अ भक्ती जाणार होती काकीसोबत मग खर. काही गेलेच नाही.
ह.
आणि मग ती म्हणाल ती दादाला की आपण जव म्हणून मग दादा म्हणला की आपण जाऊया.
हा.
पण जाऊ आ मग बरं म्हणलं आणि मग आम्ही गेलो. तो आज आदमापूरला.
बघून आलीस.
मग कधी बघितल नव्हतो नाही मी आतमा पूर्ण मग आज बघित. घितलो पहिल्यांदा.
होय, छान आहे का मंदिर?
होय. छान आहे, बघा तुम्ही बघीतला नाहीसा.
नाही अजु मी बघायला बघ.
आमची माव होय गर्दी होती आज लय खरं बाहेरनच दर्शन घेतलो आम्ही आणि काय आत गेलोच नव्हतो दर्शन घ्यायला. प्रसाद तेवढा घेतलो आणि ते हलसिद्नाथच मंदिर आहे तिथ तिथं जाऊन आलो परत त्यांची समाधी आहे तिथं जाऊन आलो. होय प्रसाद असतो, भात आणि आमटी होती प्रसादाला
हम्म हम्
छान आहे बगवा मंदिर मोठा हाय पर तो परत तिथे एक झाड आहे, त्याच्याकडून म्हने असं. काहीतरी फरशांच असं लावलेलं आहे, आणि ते पौल वगैरे लावतात म्हणजे, असं भंडारा घेतात आणि आपलं पैसे असतात का नाही म्हणजे एक रुपये दोन रुपये बंद असत बाघ त्याच्यावर ठेवतात आणि आपली काहीतरी इच्छा असं मागतात आणि तिथ चिटकवतात.
हम् म्हणजे बाळूमामाचं मंदिर आहे, काय?
हा बाळूमामांच मंदिर आहे.
हम्म हम् हम
तिथ पण लय गर्दी होती बा तिथं पण लांबनच पाया पडलो आणि बाळूमामा- खरं बाहेरनं पाया पडलो खरं दिसल बाळमामा आम्हाला मूर्ती दिसली.
हम्म हम ह
छान हाय मंदिर जाऊन या तुम्ही एक दिवस
होय होय
जाणार आहे आम्ही पण आता जायच होतं आम्हाला काल खरं कॅन्सल झालं आमचं.
हम्म हम्म हम्
कसं गेलतासा मग
टू व्हीलर वर न गेलतो तिघजण आम्ही
हो गाडीवरन व्हय जवळ आहे काय मग
जवळ कुठे लांब आहेबा सगळी कंबर तेन सगळी दुख काय लागलेली आहे आल्यावरती आहे.
किती वेळ लागते मग?
तास दीड तास लागतोय की.
तास दीड तास हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो